हॅलो.
हा बोला.
हो बोला, काय करता तुम्ही ताई? हॅलो, हॅलो. हो, काय करता म्हणलं तुम्हीं काम? म काम ए अ मन काम करते ना. हम, हम्म. मुलं काय करतात?
मुलं... कॉलेज.
ह नि्चिततचित
मिस्टर, शेती किंवा ही ड्राव्हरिंग.
तुम् काय करता? तूते
हो....
म्... कठून जायत लखमापूर.
अच्छा.....
कठ मु मु
ह आं.....
एक मुलगा, एक मुलगी,
हो का? मिस्टर काय करता तुमचे?
ह... शेती आणि ड्रायविंग, पण करतो.
हो.. का?
हो... का?
हा... ह... काय चाललं मग?
हॅलो.... काय तुम्हीं. काय व्यवस्थित.
हो.. का?
ओ... काे?
तेच म्हटलं. नवीन नंबर आहे. कॉल कस कायला. बोवा अस.
अचानक कॉल केला आज.
हम्म...
बी मी काय म्हटले जराज कायरा हॅलो.
हॅल, हॅलो, बोला ना.
बाेत तेच म्हटलं, अचानक नंबर आला नवीन नंबर होता म्हटलं मग. हा कोण बोलतय बो अस? हा. हा, अभियानाच काम चांगलं चालूय का तुमचं? काय चा हाव का. हम्म, हम्म करता ते हो का. म्हणा मग काय म्हणता की अजून?
हं.
हॅलो.
हॅलो, बोला, काय म्हटलं अजून? काही नाही दोघं मुली कॉलेज ला आहे का तुमच्या?
हो कॉलेजलाच आहे एक बारावी झाली
हम्म, हम्म, हम्म.
हम्म, मुलगा नविला आहे.
गाणे
हम्म.
हह
आमचं पण या अभियानाचच काम चालू आहे. हा म्हणुन. हा त्र्याण्णव झिरो एकाहत्तर अठ्याहत्तर एकशे शहाण्णव.
ह त हह